हॅलो हो ते काय करत आहे बोल ना
सामना
अ हो
करत
काय नाई झाड झुड करत आय
अ ते
टाकायला टाका काय ग अ
त्याची रेसिपी सांगशील बरं
पिझा
पिझ्झ्याची रेसिपी
अ
पिझ्झा
हो हा
तेची ना
पिझा पिझा म पिझा खायता अजब पिझ्झा खायता हा
सॉस आनायचे सगळे
अ पिझ्झा आय हाय पिझ्झा
ह जी चिरायचं जस आपल्या
सर्दी झाली वाटते तुला
वला वाट
ह खान आईस्क्रीम खाय सोडा पियाल जाय
अ य का तू लोटला काहिले दोनशे दे मग दोन दोन दिवस कि
फोन चालू असताना त असं बोलू नको
हे हे पूस आधी हो काय जवयी
काय तू फोन घेत ना ऍपल फोन घेतला म्हणते तू
हा हो ना आपला
हम्म
माझाच पैश मी घेतला
हो हो ना तुझाच आहे ना तो
हो माझाच आहे हम् हो
सांगन रेसिपी तर सांग पुढची
हो ते म भेरी चिराई तशा फ्राय करायचा का तेल आपण थोडं आणि मग काय ते पिझ्झा डो घ्यायचा तेला सॉस वगैरे लावायचं छान रायच राहायचं थोडस म्हणजे त्या व्हेजने अशा नरम होऊन जातात त्या पिझ्झावर अशा
हो का
ह नंतर मग ते अ मला की त्याच्यावर सगळं टाकायचं त्या
काही बोल काही त्या मराठी बोलत मग काय बोल न त्यांनी काही वि नाही तथ आली की बा माग
एक प्लेट अशी उलटी
हा हा
ते ठेवायचं पिझ्झाच डव ठेवायचं म्हणजे खाली खाली लागत नाही.
हो का हा हा..
पिझ्झा होऊन जातो मग दहा मिनिटात.
म्हणून आम्ही आता फिगर कर हो का हो आता मी करून पाहित म हा चारशे रुपये आले हा करून बघेन मी हा हा हो तुला सर्दी हो ना तुला सर्दी झाली का ग?
सर्दी झाली मला.
होव ना
ह
हो का आंघोळ वगैरे झाली का? हो हो चांगलं आहे का मुलगा? म्हणजे कापड वगैरे चांगलं आहे ना
म्हे टॉप वर हो चांगली खराब नाही हला मोकळ मोकळा य
तु्हालाव तुम्हीन लाव हो स
जर आपण कुठं याच्यात जर गलोय तर गर्मी विकते ना
कापड जाडा ला का ह कापड हा ह
पतलाच आहे नरम
हा हा ह ह हॅलो हॅलो ह हॅलो अरे हॅलो आपने से करेेक कसा बाकी आहेण बोल लावऐ ला लावा हॅलो